त्या आता ठोंबा माझ्याकडे बी लई इथं गप्पा मारायला ह
आह.
गप्पा मारायला लय जण आहे म्हटलं हव हव. नाही पाच राहिले अजून मी आता याना पाच करू मी मग म होऊन जाईल. रेखाबाईला रेखाबाईंनी हा तुमचे कितीे राहिले? तुमचे पाच राहिले माझे हे पाच राहिले मग आपण दोघी करून घेऊ आता
पण मग ते लागले पाहिजे ना.
हा लागल नाही दे पटापटा
लागत बी नाहीत एखाद्यास मग काही दाखवताना प्रॉब्लेम माझे काही झिरो झाली हो त्याच्यामध्ये
आ ते झिरो धरितीच नाही ते हा. ते बरोबर हे करता ते बरोबर सोडून
म्हटलं गिनती धरले नाही ना.
तिथं दाखवू राहिले आता विस कॉल झाली म्हणून सन झिरो धरून घेता ते
आ.
झिरोचनच नाही देणार मग ते
नाही, आपले आशी बी तीस होऊ राहिले पुरे
पण मग ते झिरो कॉलचे त डबल लव राहिले काय मग?
मग. तीस लावूनच आहे ना.
मग तिथे तो पंचवीस वायेल दाखवतात वीस वेळ नाही दाखवू राहिले झिरो धरला ते दाखवा राहिले
नाही दाखवून राहिले पंचवीस वयेत.
मै बी पंचवीस तुमचे मै बी पंचवीस ते झिरो बी धरले मग तुमचे?
काय माहित गड्या मंग
हम्म. ते म्हणू राहिले मग तीस तीस का म्हणून सांग तुम्ही कॉल बी बोलते दिल दहा, दहा मिनटाचे तीन
फॅन रे आमच्या फोन मजला आवाज कमी येतोय.
हा मला चांगलं येऊ राहिलाय तुमचा क्लियर. आवाज मोठा कारण तुम्ही त्याचा
मोठा नाही होत आमचा फोनचा स्पीकर जायेल हे. वॉटर बॅग आहे त्यांची एवढ, हा, तुम्ही कुड कात्या
येईल तर येईल मी खाली जवळ आहे. तु आता घाऊन आली मगडबल खाली
आणि तुरी उगली का
जी दुसरी मोठलिून दरयना.
भाई आमच्या तर तिकडे तुरिस् वगल्या आणि म्हणत्या. पण आजही कॉलेज हम्म.
अ फोज सांगलं लल्या
आज काय करतेय मग त्याला
लावून येतं बोलून काय करायचं होत काय.
मी चार रस्ता सला वेलोधी
हा जाऊन पाहतो.
पाहिले ना त्याच्यात निसत चवळी उघून आली तुर अजिबात नाही.
लहून द्यायच का मगदा बल
लावलेंत ना जरा मी झर झतते ती का बापल्याबद्दल गेलती.
ब. पारय म्हण ल कावा म्ह म दरी मी से म अ्या त कून
ते डायरेक्ट रात फोण
हा म्हणलं खरंच दे शिंक बोवणी येऊन दे रे म्हणल बघ त्याला वागतं. उद्याचे दिवसच म तर
हो. का काय ते अ मी आभी दोन खाल्ले.
येन ना. ह होता काल परवा
हता का बरं. बई आपल्या गाली आणून ठेव जातील बाहे घेऊन
हा भाई मला गेलेनेच नाही मंग परत
हम्म कायच या च
ते वाटत त्यांना ते औशीत करील नाही त्यांना दे.
ह होव का?
हा.
म नाम शिवष भ त नंदूर की तरी
इन मग फोन हश्या बाईला
येईल आता पोरपूर मग भटलं नाही.
अ काही नाही धुराला लगे त्या्या पुढं.
इदशंदरय मोठं लिूर् त्याच्या त मंजु त्यांज ह.
तू एजडे जसंदरप आहे.
हम. अव त्याच्या म्हटलं गवत झालं डबल पहिल्यांदा तेल होतं पण पाणी पाडण तन मोठं गवतं तक नक
हा तव ते थोडं फारटच
मग म्हणलं एकदा कोरब हिंदी लगे नाही हे होणार. त्याच्यामध्ये काही आपलं काम बेड लागलं नाही हा एवढा आता देवघरायला दिले तिला वेळ डुकराची रात. तायफनफन‌करूनका. डुकरानखायलाघाल
मी राम रायचं
विलाईतलावीत त्यातमधी
दुबई. मला करा ओ. ही ही तिला मी करा वीनहंह एकदम फोन.
आव आव ती मिलतात.
तिरवेली शेर शेन मणी.
नाही नाही त्या मणातल नाही कांहीं काडत
हान टीवी
त्यावर सारेच सारेवरच पैशे कावुण म्हणतेमी
आपन सगळे च फकतये दोन तीन जण नयेत. मंदिराकडे दोन झन किती आयति
आमच्या गल्लीमधे आमच्या दोगितीगि जस्त तनिक भया आमच्या गिता बहीणी ला आता पावण रावल यायलत. आमची गिता बहीणी जास्त पावणे रावळेच घेयली. हा तुमच्या गल्लीत तर तुम्ही सगळई
आरूणा वयनि ययलि मणुण घयलीर
हा. टिमक जवळ येतीन येतीन, जातीन जातीन करणं फुटपाथ्यावर. आरूणा बाय तुजेकड पैसे आले नयत का अजुन एक हात बरका तयला ईरस ना आपल्या आधीच.
हा टेन्शन घेऊ न गेले दामुआणा वारलेतवाच येईल महते येई
त्यायला तवाच येलो आपल्याला न आली तवा आपल्याला आता आली.
हा.
त्या नाही न त्या आपल्या त
हम्म.
त्याला आता ती मैहंदी पधंरादीवसार आली आसल नयला
हा पण आपण पहील्या सणी फोन
हम्म.
त्याची
माय फोन मध्ये लई झाल्या असत्या
हं. तेच झालं मग.
हम्म.
त्याची मिनट संपत नाही लवकर.
दोन नाही मिनीटन दीली नाही.
ह ना बोला तरी काय दहा दहा मिनटं कोणा संग.
आपले आपले आपले असले म्हणल्यावर काही वाटत नाही आपण बोलेल चालेल रहते कोणी बोलेल राहत नाही त्यांच्या सांग काय बोलत्यां. हं तेचन मग आप आपलं समज आता तीच्या सगं बोलो पुजा संग त हो लोकरीच झालं मुळ झाल.
तू पण दपलिस सवरवतना हंहं हंहं.
पूजेचे किती झाले का?
तिची मा एवढीच झाली पंचवीस. हा.
नंतर कळ केले काण तिन, लच आवरल मग उरक लवकर,
त साडे सात वाजता लू बाहा दरी लली ती बोल होती,
हा गवळी जायल तय ना,
हो
मग आता शेतीचे काम आहे ना, त्याच्यामुळे मग कस राहत आता करी कंपनी आहे का आपली, आपण रिकाम रिकाम बयाला काही काम तणे राहत,
हा यास काम चालू रा तेवढीव बोलत मला माणूस को, तु म माणस आमग होत म्ह फोनवर काय कररा नाही, बा काही समजूतच
अहं अहं हम्म म्हण. जा पैसे तर गोल रोलवाना पैसे त बोलो रलवा न
मई मा दिदी म्हणजलप देवट्याला लागले बा सहा रुपये महिना.
हा हो का.
हम्म. दोन हजार रुपये येईल बेमाल कसला एकदा म्हून ह
हम्म.
आमच्या पूजाला एक रूपया नव्हता भेटला.
येई ना आता.
हम सरुबाईची किती झाली ग,
सरूबाईची कामेती तिचा पण नाही घ, आता मी लावते उचलो बा बर काय होतुम ते आले हो,
हवा
मग मग झाल तुम्ही लाव तुमचं झाल मीला विथे,
हो दनी दणी पण
बाकी पंचत्तर,
नाही लागलं मग ठेव ना फोन करून सांगा.
लोनी लग आनग आनचे दोन नज राहिली, लाडू केले लाडू खाल्ले आम्ही, आता डाळीची,
कुडं
घरी,
ह हो का,
सरून गेले ना मी खाल्ली आयथ वायथ,
येव काय मग मी सांगता तो बैलमा संध्याकाळी, सरुबाई ल म्हणा त्या मंडला म्हणा येऊ काय मी संल्या का लाडू खायला,
मग काय तुम्हाला भेटणार नाही, का यान मग मैत्रीण तुमची, संपले नाही म्हणे अजून,,
नाही का बर, संध्याकाय येते मार,
संध्याकाळी येणार आहे का?
नसेल तर करून सवन बाया सोमय, पोार कानपुटून नाही का,
ऑप्रेश केले होय,
अ झाले वा आपली मिनट,
वरज का कुठण म्हणे, मी लाऊन पायली बर का आता.